सार
गुड मॉ
नमस्कार सर
नमते आवाज येतो
बापरे, कुठे, कुठे गायब झालेत तुम्ही? फोन नाही, काही नाही.
नाही मी, भजनाना मेसेिज टाका अ द धनवंतला पण टाकला, ती म
हा.
काय नाय. आडा केला तुम्ही, यडा आडा सांगिता. त्यादनंतर त्यांना सांगती, निता बरोबरच बोलत होती, मी नंतर कॉल करते. मी लाव मलापण तिला लागलं नाई, ती तिकडन कॉल केला.
बरोबर.
कोणाला लाव, कोणाला लाव मग अ लावलं पण काय मग जाव दे, संध्यकाडी साडे मड बिजे असत्यात. तिकडं त्यामुड मग
हां, सगळ्या बायका संध्याकाळी स्वयंपाक करत असतात ना
हा सुमित्राला लावला मी, सुमित्राला लावला. ती आणि निलेश खिडकी बस मग जाव दे, नाही बोलत. तसं करू, मग नाही लावायचा आता.
आणि कोकिला पण कोकिलाकडे पण नेट वर्क नसतं.
हा तिच्या कडपण काय, ती सकाळीच काय ग मॅडम कुकरमध्ये पाणी कमी झालं, थोडी अर्धवट जळून गेली, मट मग काय नाही, थोडं ते जडलेल आणि आणि भाजी बनवली आता, बघू जेवण करू तेव्हा कशी चव येते त्यामुळे. ह
माझ्या घरी फोन करून मला दाखवतात. च्या घरी फोन, व्हिडिओ कॉल करून मला दाख वत होते मासे आणलेले भाऊने. दीपक दादा, हो, हो.
धुळ्याला
दीपक दादाने, हो ना सर.
दीपकदादाने मासे आणलेले मासे दाखवत होता, येऊन जा म्हणे मासे खायला.
हा! ते संदेशचा मि त्राचं ते फोन आहे ना, ओटी पी आले का?
हो!
एक मिट चालू ठेवा मॅडम. ओटीपी आली ही बघ बावन चौऱंशी एकोणसत्तर हा बाबा आता आली आहे आठ एकोणाविस बावण चैऱ्याणशीना तिकडे येतो. बावन चौ रेशीय कोण सत्तर, हॅलो! हॅलो!
बोला ना!
येतोय ते संदेश पॅन कार्ड बनवतोय ऑनलाइन.
हो बरोबर
त्याच्यावरन मग तो ओटीपी आला ना तर ते हे करतोय, तो त्याच ऑनलाईन त्याच्या लाॅप्टॉपवरण
घरी फोन केला आ ता मस्त छान ते नदीचे मासे असतात, ना काय म्हणतात त्याला?
हम्!
चिप्टी मासे का काय होते नाही ते, छोटे छोटे असतात, ते मुरी मासे ते घेऊन आलेला होता इतके मोठे येऊन जा म्हणे उद्या खायला. हा एक किलोच्या वरती असतील, ना निघून जाना
का काय तुम्हाला आता पन्नास टक्के तर लागत ते. आता कमी अ संध्याकाळची बसमध्ये बसायचं. आणि पोचली, सहा वाजता गेले असतील तू. आता पोहोचून गेले असते नऊ वाजेपर्यंत.
नऊ वाजेपर्यंत पोहोचून गेले असते, मला कुठे त्यांनी सांगितलं मासे आण य आज अस.
हम्म आम्ही पण नदीचे मासे काल मस्त अं भा पोरानी आणलं होतं. मग घेऊन घेतले मग शंभर रुपयाचे.
आता मासे खाण्याची खूप मजा येणार?
ए पाऊस पडल्यावर ना?
हो रोज मासे राहतील आता. हो आता बघा मासे, खेकड
नाही मी काय म्हणतो, हा हा
हो!
अ सुट्टी आहे ना अंगणवाडीला?
हो ना वट पौर्णिमेची सुट्टी आहे अंगणवाडीला हो हो
माहिती होतं का तुला
हो माहिती होत ना मला सोमवारी शेलटीला जायचं होतं याने सगळं नियोजन करून ठेवलं तिलकने
शेल्तीीसाठी
हो घरी जा मॅडम घरी जेवण करा घरी सांगून ठेवतो
नाही पण आता सुट्ट्या आहे पर मंगळवारीच नियोजन कारण मग रीकाम आहे
हो मंगळवारच करेल ना रविवार फोन करून सांगून देईल ना मी तिलकला
मी तिलकला तेच म्हणत होतो की अ शेतात निघून जाऊन तिकड तुमच तर तापी काटलाच आहे हा तर मासे पण हो मासे पण हो तिकडं
तिला खात नाही ना तिला खात
म त्याला तिलकला सांगितलं आमच्या सोबत राहायचं आम्ही प्रसाद असं येऊ तिकडं तिकडं बनवू घरी थोड स आहे याचं किंवा म पण होत आहें फिर आला जातोय शेेत नाही स म पण मला घरात नाही देणार ते घरचे मनात होता तो प्रकाशाला गेलो होतो ना मी ते कपाट आपल्या शिरपूरच्या ते उतरवायला कपाट
का आहे ना
असं करून मंग
तां
ह पण तिलककडे तिलककडे जेव्हा नसेल तरर् मग नाही मॅडम
हो त्यांच्या घराच्या बाजूलाच आहे अंगणवाडी
मग ति लकडे जेवण असेल तर मग आा
तिलाकडे जेवण आहे तिलाकडेच जेवण आहे
ह
हो तुम्ही नेटवर्क म नाहीत का रेंज नाहीय का तुमच्याकडे आवाज कट होतोय
क्लिर येतोय तुझा
माझा येतोय पण तुमचा मध्ये मध्ये कट होतोय
अ मध्य प्रदेशची बोर्डर आहे ना
ह
मध्य प्रदेशची बॉर्डर
मध्य प्रदेशला कशाला जाऊन राहायचं मग महाराष्ट्राच्या सोयी सुुविधा घेतात तुम्ही
बोर्डर आहे बॉर्डर आहे तितली त्यामुळे तिथ तिथून मग ते काही करताना प्रबर
ते उद्या ना हिला आठवण करून द्या भारतीला उद्या डेमोरेसि घ्याय लावा सुमित्राकडे उद्या नाही तर परवा रविवारचे हो उद्या नाही इ तर परवा दोघ दिवशी रविवारी नाही घेणार पण उद्या घ्याला. लावा
म
सोमवारी सर, सोमवारी नका घ्यायला. लाऊ सोमवारी मी याला घेणार आहे बरडी पाड्याला,
मग हग ह, बर्डीला घेतय तू, आणि कुठला रेसि रेसिपी काय असणार,
बघेल मला जी जमवेल ती बनवेल मी.
अस ना. अ नवीन काय एखादी दुसरी आहे का!
नाही दुसरी वगैरे काय नाही. नाही दुसरी नाहीये,
हम ह काय रेसिपी काय ब रेसिपी मध्ये नवीन अस मॅडम, काय?
बाकीच्या आता सगळ्या आ तर महिला आहेत ना. सगळ्या महिलांना जमायला पाहिजे.
हा आरामना ते, शेपी पाहिजे काहीतरी मुलींना पण गरोदर संधा यांना, ब्चो ना येना, तस बघू आता काय, कोणतीरी शे बनवून द्यायचे. काय करायचं. आपली मिीटिंग कधी असणार मॅडम,
आपली मीटिंग आता आपल हे, अंगणवाडीच होईल ना ऑडिटच त्यानंतरच ठेवता येईल, म्हणजे हा आठवडा तर नाही. पुढच्या आठवड्यात मिटिंग राहील.
आणि आपल्याकडे अजून,
तसं काही कळवलं नाही मला अजून कोणी,
नमरे, सर तर म्हणत होते आपल्याकडे कदाचित रा,
मला अजून नाही बोललेय तू मला बोलले असतील मग,
नाही आपण कुठेहीथ होत, तेव्हा म्हणत होते ते पोडपांढरीला
नाही माहिती मला.
म्हणत होते मॅडम पण तेच म्हणतो अजून कुठं फिरवायचं, अजून ते मॅडमांना.
कुठे पुरायचं अकरा गाव आहेत. आपल्याकडे अकरा गावांमध्ये आपण कुठे, पण फिरवू शकतो त्यांना बधास्त,
हे ते पण आहे पण काय, आता नवीन गोष्टी तिथे मग गरोदर असत द पियर लिडर, हे गोष्ट जील अजून तर किचन गारडन ह्या गोष्टी तर नाही.
अजून आहे ना आपलं मॉडेल प्लॅट आहे. किचन गार्डन आहे.
किचन गारडन आजून नाही च ना, मॅडम,
किचन गार्डन लावलं जाईल ना तोपर्यंत, आणि किचन गार्डन तर दाखव. ता येणारच नाही. ना आता एक वर्ष होऊन गेल त्या गोष्टीला
अ किती या,
या्या वर्षी पाचशे आहे, पाचशे
पाचशे का.
प्रत्येकाला चाळीस चाळीस
परतीकला चाळीस चाळीस.
हो थोडं एका गावामध्ये ते दोन सीआरपी असतील तर तिथे कमी जास्त करावे लागतील.
तिथं वीस वीस
नाही वीस वीस नाही होणार तिथे.
आ.
अजून थोडे जास्त साठ.
डबल असेल तिथं किती जास्ती का?
नाही कमी कमी.
ठीक मग त्यांना हे करायला लावू मग दहावा.
हा या ती जमा करायला लावली ना कधीची निवड करून ठेवायला लावलेली ना लाभार्थी त्यांची
व्हेजिटेबल प्लॉटची आहे. पण आता नवीन कराय लावतो ना त्यांना.
हो करायला लावून द्या.
पाचशे ना पाचशे आहे टोटल ना?
हो सगळे मिळून पाचशे.